काय चालय
का नाही मस्त आता कसं पाऊस पडायला लागलाय माझं बाळ पण
पाऊस चालू आहे म्हणून तर तुझा प्रॉब्लेम नाहीये ना
लो हा काय करतो हा काय करतोय नेमकं
कोण शिव का
बार बार आमचं
आमचं बाळ का तो झोडलाय आता मानताय मग काय म्हणते साजून बाकी
आपण खालो
हां बोल ना
मी तेच म्हणते पडा लागला बाळपणखांनी अ कागदाच्या घोड्या करून हा अ येणाऱ्या पाण्यात सोडत होता मी ते पाहत बसले होते आणि मला पण आम लहानपणी आम्ही जे खेळ खेळत होतो त्याची आठवण झाली
हो अगा आम्ही पण करायचो छोटे छोटे हो होड्या त्या पाण्यात सोडायचो आम्ही म्हणजे ते पावसाचं नाही का खड्ड्यात वगैरे एकदम अशा ढाव साचलेले असायचे तर त्यामध्ये त्या होड्या आम्ही सोडायच
आ मही पण भारी वाटत ना लहान पण खूप छान होत ना ते दिवसच काय वेगळे होते आम्ही
पण जे दिवस जगलो ना ते दिवस आताच्या लहान लेकरांना जगताच येत नाही का
हो बरोबर बरोर आणि तू म्हणजे अशी लहानपणी असं कोणत खेळ खेळत होतीस का म्हणजे जसं मी आता बस जसं म्हटलं की माझं बाळ खेळताना मला आधीच्या गोष्टी आठवल्या म्हणजे माझ्या लहानपणीच्या खेळ खेळणी जे खेळत होत तेी मला लक्षात आली मी पण माझ्या बाळाला सांगत होते आम्ही असं खेळत होत तसं खेळत होत सांगत बसलेली तू का तशी काय खेळत होतीस का लहानपणी
हो अगं असं भरपूर खेळ होते आम्ही ना ते एक पळसाच्या झाडासारखं एक वेगळंच झाड असतं मग त्याला केसरी कलरचे फुलं वगैरे येतात बग आणि त्याचे ना आम्ही नख न बनवून आम्ही लावायच हातालाश आणि अजून भरपूर काय काय खेळलेलो मी मुलांसोबत पण गोट्या वगैरे खेळायचे लहानपणी बॅटबॉल हे सुद्धा खेळायचे आणि शाळेत असताना मला बॅडमिंटनचा खूप नाद लागलेला
अच्छा
हम्म
लहानपण काय होत की आणि ते रोवायच्या आणि झाप बनवायचं मला तर ल वेळ होत पर आयरन घ्यायचो गोट्यानी घ्यायचो परता पत्यांचा पण डाऊट र्ंत पोहायला जायच जास्त वेळ होत
हा आम्हाला सेम असंच होतं आमच्याकडे गंगा आहे ना गोदावरी तर आम्ही पण खूप पोहायचो म्हणजे वरतून पाऊस येतो आणि आम्ही खाली पोहतोय इतकं म्हणजे अ दिवस दिवस पोहच पोहायचो सकाळी नऊ दहा वाजता गेलो तर संध्याकाळी म्हणजे दुपारी चार पाच घरी यायचो एवढं पोहायचो आम्ही आणि म्हणजे पोहायचं म्हणजे काय आपल्याला जेवढ्या पाण्यात जाता येईल तेवढ्याच पाण्यात म्हणजे फक्त आपलं हातपाय हलवायचे बाकी पोहायला वगैरे असं खरंच येत नाही अजूनलाला
हम्म हम् हम् मग आम्ही पण पोहायच पण ओढ्याला वगरे हातका वगरे आम्ही दे शाळद बसवायचं ना मग ते त्याचा खेळ म्हणज वगैरेशी सोडायचं जाहायचं असेल त्याला आम्हाला जास्त आनंद व्हायचा कारण आम्हाला गोड्यात पोहायला भेटायच त्यामुळे आम्ही ओढ्याला प नदीला पण जायच पोहायला ते असं पण गेले परत आम्ही हे ना तांबा आणि खेळाची पण जास्त सुरू आम्हाला सव होती परत तळ्यात मळ्यात हा पण डाव असायचा इथली माशी कुठं उडाली हा पण असायचा डाव आणि सगळ्यात मला पळापळीचा डाग खूप आवडायचा तो पण आवर्जून आम्ही खेळायचो.
अच्छा नाही आम्ही पण असे म्हणजे तू तर माझा खेळ ऐकून तर तू अ आचकित होशला असा खेळ होता आमच्याकडे म्हणजे कुणी जर असं दोन पायावर बसलेलं असेल म्हणजे गुडगा वरती केला तर त्याच्यावर वन टू थ्री एक दोन तीन चार पाच असं चापटा मारायचा आणि त्या म्हणजे जेवढ्या चापटा होतील त्याच्या हिशोबाने पैसे पैशाने आम्ही खेळायच. तसं कोणी गुडघ्यावर बसलं आणि अचानक दिसल की तस पटा मारायचा गुडघ्यावर आणि तसं एक दोन तीन म्हणजे पाच झाले की पाच रुपये झाले तुझ्याकड असं
अच्छा. आणि आम्ही तस विषामृत खेळायचो बस तू म्हणतेस जस विष आणि अमृत न डांबानी परत जिबल्यांचा डावसायचा गोट्या पण खेळायचो लहान असताना मी अ परत म्हणजे भ ठुकलीचा खेळ पण खेळायचो आणि तू म्हणतेस तसं आम्ही पाणं वगैरे आणायचो आणि टोपनान त्याच्या शिक्क मारायचं आणि चपाती झाली खावा मग पाणी घेऊन यायचं त्यातनं चहा झाला घ्या खायला घ्या. असं प्रत्येक घरातल्या मेंबर्स ना द्यायचो आम्ही.
आणि अग अजून ते हे माहिती आहे का तुला अ गणपतीच्या वेळेला गण गणपतीची बहीण म्हणून भुलाया वगैरे असायच्या
अच्छा.
हा ते पण आम्ही खूप म्हणजे मांडायचो वगैरे आणि मग ते किती अकरा दिवस का काहीतरी त्याची रोज सकाळ संध्याकाळ गाणी म्हणायची खाऊ आणायचा मैत मेटंचा खाऊ ओळखायचा अजून म्हणजे शेवटच्या दिवशी मग असंच अंगद पंगत करायची सगळ्यांनी सामान आणायचं काय काय गोळा करून किंवा पैसे आणायचे किंवा त्या त्या वेळेला पैसे नव्हते जास्त तर मग प्रत्येक जण आपापल्या घरून थोडं थोडं सामान आणायचं मी म्हणजे तांदूळ आणते मी तेल आणते मी असं नाही का तर तसं करून करून आम्ही आणायच मग खिचडी भजे पापड किंवा अजून काहीतरी वेगळं ठरवायचं आणि मग ठरवून तसं अ एक हे अंगत पंगत करायचं मस्त खायचं सगळे गप्पा गोष्ट गाणी वगैरे म्हणायचं तर असं मस्त चालायचं आमचं खरं
कब्डी असो रले असो हो डांबांचा खेळ तर खूप डांब असयचे त्यामुळे डांबांचा खेळ खेळायचो. आणि तो खेळ खेळताना इतकी मजा यायची सांगतेस आणि दड दडू माडून पण लपून बसायचं एकाला शोधायचं. परत चिट्ट्यांचा डाव असायचा शाळेत आम्ही खूप कागद वगैरे फडून चिट्ट्या बनवून कमळ राजा गुलाब हे फुलांच्या नावांच्या चीठ्ठ्या असायच्या किंवा राजा राणी चोर पोलीस या चिट्ट्यांचा पण डाव खेळायचाो आणि जो शेवटला चोर होईल त्याला लपवून ठेवायच आणि पोलीस जो होईल त्याला शोधायला लावायचा.
हम् हम. नाही म्हणजे तुझ्या आणि माझ्याकडचे जवळपास खेळ तर सारखेच आहेत तर फक्त त्याला नाव वेगवेगळी दिलेली आहेत समजा जसं की तू आता म्हटली ते च वगैरे आम्ही खेळायचो चोरपोलीस शिपाई राजााराणी आणि मयुष्यवटचं ज्याला हे कल आम्ही तसं प शोधायचं वगैरे नाही असं काही पण तिथपर्यंतच म्हणजे हा जिंकला हा पहिला आला हा दुसरा आला असं फक्त एवढंच आणि त्याच्यानंतर आमच्या वेळेला आम्ही ना कॅरम खूप जास्त खेळले. माझ्या लहानपनी केंरम म्हणजे माझ्या मैत्रच्या घरी केंरम असायग आम् त्याच्या पार वगैरे त्याच्यात पण खूप प्रकार असतात बघ तर आम्ही व्यापार करायचो कधी कधी म्हणजे ती पट्टी विकत घ्यायची आतलं ते गोलचक्र अस ते विकत घ्यायचं ते छिद्र असतात ना चार ज्याच्यामध्ये गोट्या जातात त्या तर ते विकत घ्यायचे हा हो त्याला कॅरम म्हणतात पण त्याच्या ते विकत घ्यायचं असं म्हणजे ते छोटं छोटं असतात ना ते प त्या वगैरे ते सगळं विकत घ्यायचं एक एक म्हणजे पन्नास शंभरला असं
अच्छा म्हणजे तो आमच्याकडं हचा म्हणतात व व्यापारीचा डाव म्हणतात
हो हो मग तेच ना व्यापारच व्यापार वगैरे खेळायचो आम्ही
आ मी पण व
हम्
शी तो सावकार व्हायचा मग सगळा हे अ रेल्वेचं बसस्थानक विकायचं विकायला काढायचं
बरोबर
मला पण तो डाव फार आवडायचा कारण जत्रा किंवा यात्रा वगै वगैरे गावामध्ये असली कि आम्ही आरून व्यापारीचा डावचा तो गेमचा सेट भेटतोय का आम्ही त्याच्या शोधातच असायचो आणि तो घ्यायचो परत आम्ही भवऱ्यांन पण खूप खेळलोय परत जिबली न परत ते अ दिवाळीच्या सुट असत पंथ असत त्या पं त्या त्यांचा वापर झाल्यानंतर त्या पण त्या्या घ्यायच्या सगळ्या एकट्ठा करायच्या आणि म दगडाने त्याला चिचून चेचायचं आणि एकदम सप सप सपाई करायचा आणि त्याच्यामध्ये दोरा घालायचा मध आणि असं एकदम गोल फिरवायचं तो तरी आवडता डावा असयचा किती आम्ही कोळा कर भिंगरी म्हणतो राईट बिंगरीचा डाव खेळायचो आम्ही.
हो ग म्हणजे आता तू जसा. सांगितले ना म्हणजे हे काही काही खेळ तर मी अक्षरशः म्हणजे. पण जेव्हा आठव करून दि तेव्हा आ क आपण पण. खेळ खेळायच म्हणजे मी एकदम मला आठवलं ते की म्हणजे मी. अजिबात माझ्या लक्षात सुद्धा नाही येणार हे खेळ आपण खेळलेलो आहे ल. पण तू म्हणजे एकम लहानपणाची आठवण करून दिले सगळ्या. कोणी जागे झाल्या बघ.
हो हो कारण मला पण तो फार आवडायचा गेम. आणि आम्ही गावामध्ये आमच्या आत्यांचं पण गावामध्ये घर आहे. आणि त्यांच्या घरामध्ये जास्त डांब असायचे. आणि ह आम्ही सगळी. दिवाळीच्या किंवा मी म्हणे सुट्टीमध्ये सगळी घरातली मंडळी एकत्र जमा व्हायची अं पाहुणे मंडळी वगैरे लहान मुलंतील आणि एकत्र आम्ही सगळे जमले. कि मग. त्यांच्या घरी जायचं आपण ते घर जरा दूर होत आणि एक दोन तीन म्हटलं. ही सगळी पळख सुटायचे त्यांच्या घरी आणि दाम धरायसाठी. आणि सगळ्या शेवटचे कोण राहील त्याच्यावर डाव असायचा मला आवर्जून सांग. त मी लहान होते सगळ्यात आणि म मी फास्ट पळायला येत नव्हतो मला. आणि बाकीची सगळी पळ पळत गेली की मी शेवटला राहायचो. आणि काय माझ्यावरच डववायचं मण मी रडायचो काय माझ्यावर सारखं डाव येते म्हण.
नाही होतच असं. आमची एक मैत्रिण होती ना तिथं आमच्याकडनं बोलण्यासाठी सुद्धा पैसे घ्यायचे अक्षरशः तर म्हणजे वाईट वाटतं ग लहानपणी म्हणजे ते आयुष्य खरंच आपलं जगण्यासारखं असत. ण तेव्हा आपल्याला कत नाही की खरच आ.. आपण जून घेतलं पाहिजे पण त्या वेळेला आपण काय करतो.. की माझ्याच मागे अभ्यास काय माझ्यासोबतच असं काब्रं घडतं माझ्याच वर्क.. प्रत्येक वेळा का बरं राज येतो..
बरोबर आणि आम्ही तो..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
अ लगोरीचा डाव पण आम्ही खेळायचो परत विू विटीदांडू पण खेळायचो.. आणि ज्या अ.. ज्यांच्या ज्यांच्या घराच्या खापऱ्या काढलेल्या असतात त्या खापऱ्या.. घ्यायच्या आणि त्याला मस्त गोल अस.. साकार देऊन तो जिबलीचा डाव खेयचा मला तर एवढा आवडायचा तो डाव.. मी अजून पण असं खापऱ्या वगैरे त्या दिसल्या की मला आठवण येते त्या जिपलीच्या डावाची कारण मी कुठ.. कुठं शाळेमध्ये पण लपून ठेवायचं शाळेमध्ये पण खेळायचं एकदा शिक्षक.. शाळेत खेळायचं नाही परत खड्यांचा डाव पण खेळायचो आम्ही.. तो पण मस्त होता डाव.
अच्छा अगं तू जसं सांगितलंस की म्हणजे खेळबांडे वगैरे.. तुमच्या तिकडे काहीतरी वेगळं म्हणत असतील पण आम्ही पण खूप खेळायचो खेळ भांडे पाला वगैरे गोळा करायचो.. मग ते बाबळीचा पाला असला की त्याची भाजी करायची आणि कुठल्या तरी प्लेन पानं असली की मग त्याच्यात.. तरी गोल गोल पोळ्या करायच्या हा शिक्के मारायचे आणि त्या पोळ्या करायच्या आणि.. असं म्हणजे वाढायचं कुणाला तरी हा जेवन घे तू आता कामाला जा तू आता..
मग तसंच आम्ही ते हचा पण डाव चांगला खेळायचो इथली मशी कुठं उडाली.. म्हणजे अ कुठ मग माशी कुठं कुठं आली आपण सगळे विचारणार त.. ती म्हणणार.. अं कि ह्या देवाच्या रूपात त्या देवाच्या मध्ये रूप आपण काढायचं तसं.. अ जायचं शेवटपर्यंत..
अच्छा अच्छा ठीक आहे चालेल..
छान वाटलं जुन्या गोष्टींना उजाळा दिला त्यामु खूप भारी वाटलं. लहानपणीच.
चालेल करते मी तुला नंतर ठेवते आता.
ओके चालेल बाय.
हम् बाय बाय बाय.